ह.
काय माहिती रेंज नाही ए का काही कळेलं आहे थोड्या वेळ. बंद झालं एक दोन नाही माझा कट झाला एक.
बोला तर बाहेरच चालेल. डायरेक्ट नाही मी बाहेर चालली आता एकदम.
तेच म्हटलं .
हो का नाही थोडं रेंज प्रॉब्लेम असेल क्लायमेट बरोबर नाहीये ना. का नाही थोडं सा आाळ आलंय. हम्म. तुझे झाले का कम्प्लीट.
माझ्या काही नाही. हात.
हॅलो. हॅलो.
हॅलो तीन राहिलत का?
येते का.
हो आत्ता याय लागला
तेच म्हणाल अस कस काय होऊन राहील.
काहीतरी क्लायमेटमुळे रेंज.
मला ये कॉल करणे आता हॅलो
सोबत किती कॉल चालतात
आ
हॅलो एका अ एकाच एका बस एका सोबत किती कॉल चालतात
एकासोबत पाच
पाच का सहा पाचच ना हम्म तुझ सोबत आता हा झाला ना कम्प्लीट आणखी एक आहे
एक अजून झाला ना की मग होईल माझे पाच
हो का पण ते सहाशे प्लस पाहिजेत ना ते
हम्म
सहाशे प्लस झाले नाही ना ते पहि
ह
पहिला आपला एका कॉलचा सहाशे प्लस होईल वाटत.
फेल गेला ना
हा
नाय सगळे ते तीन झाल्यात सहाशे सातशे प्लस आयत. आधीचे तीन आहेत ना ते आहेत. हा आत्ता जो केला ना तर तो रेंज प्रॉब्लेम कट झाला एकशे एक त्र्याहत्तर वर पण हा चालू आय ना आता?
हा.
हम्म.
या मग चक्को काया.
चिक्कू? नको मला नाय आवडत.
आता जेवणाला अजून
आमच्यात झाड आय आम्ही एक एक फळ नाय खा खा खा खा.
जेवणाला अजून टाईम ए जसं काम चालू आय त्या हिशोबन चालता बोलता खाऊ घ्यायचे एक दोन फ्रुट म्हणजे म्हणजे मग चांगलं वाटतं.
हम्म.
जेवणा थोडा वेळ बी झाला तर काय वाटत नाय म. हाव.
आमाला आवडतच नाय ते.
झाड आय आमच्यात मोठं.
माझ्याकड बाग ए ना. माझ्या हॉटेल मध्ये पण मी अ जाम लावेले चक्कू लावेले त्यानंतर आंबे
हा ते ह्याच्यामध्ये ए ना शेतात असल्यामुळ साईटन सगळं असणार. भारी असेल ते? तिकड कधी यायची संधी आली की नक्की येणार.
मागं गार्डन ए ना तर गार्डन मध्ये लावेल ना म्या.
अरे साडी का टाकली बाहेर? आता आ आंब्याच्या प्रेड मध्ये पूर्ण आंबे मोठ मोठाल्या कायऱ्याला
लागलं होत्या. हम्म, लोकायला कस कस्टंबरला गिराय त्याला ताजे ताजे चांगलं वाटतं खायाला.
हम्म, ते तुमचं म्हणजे आंबे वगैरे हो सेल पण होत असणार आय तिथून?
नाय सेल नाय करत मी, मी पूर्ण गीरायकाला फ्री मध्ये देतो. जाऊ ना सो हा आता
नाय आमच्या इथे होते आमच्या नाय.
ते तीन चार तीन चार किलोडी जायच तर म किलो चार किलो होते तोडून का कटो कटोर काउंटर वर ठेऊून दिले का समजा. कस्टमरच जेवण झालं. तर मग ते बि बिल द्यायला येतेच. टेबल याच्यावर काउंटर वर.
बरोबर.
पाहिलं की ते म्हणतात विक्रीला हाय कशी आहे. ते आपण सांगायचं त्याला फ्री मध्ये मग घेता त्याच्या हिशोबने त्याला जसे लागले तसे दोन- दोन, चार-चार हा.
चांगलेय.
हम्.
मचछ आहे मग कस्टमरची तिकडे येणाऱ्या.
हो.
आम्ही पण आलो तर नक्की येणार तिकडेच.
दोन तीन काकडीकडी बोरचे झाड पण लावेले ना.
तुझा आवाज ब्रेक होतोय.
त्यात काय पण या.
तुझा आवाज ब्रेक होत आहे.
मला तर क्लियर येतेय आवाज.
मला जरा थांबून-थांबून. आमच्या नाही आता आमच्या इथे एक साईटला सीताफळ आहे त्याला सीताफळ लागणार. चिकू तर भरपूर होते काढले नाहीत. त्यामुळे ते वांढर्यांनी खाऊन टाकले.
हा.
बस. बाकीच्या आंब्याची एक आंब्याच झाड पण त्याला आंबे येतच नाही.
काय माहत नाही ते मुलाने माझ्या ते दोन- तीन वेळा त्याच्या बरोबर सारखा ते एक कुराड मारली होती ना. त्यां ते मोठं झालं त्याला मोजूनच बारा फळ लागले ते बारा
त्याच्या नंतर आलेच नाहीत.
या वर्षात नाही आले. एक पण अंबा नाही. या वर्षी काहीच नाही.
आंबा तसा बी एक वर्ष लेटच येतो म्हणजे एक वर्ष आलं का दुसरं वर्ष येत नाही. डायरेक्ट
काय माहितीय आता. पहिल्या आता आमच्या होते ना पाच होते आंब्याचे झाड. हापूस आंबा होता दारात खूप मोठा होता जुना. आई विकायच्या. घरात ठेवून प्रत्येकाला तीनशे-तीनशे, चारशे देऊन विकायच्या.
माझ्याकडे जाे ना मी आंबे लावले कल आंब माझ्याकडे. क ते कलमी आंबे कोणते? एक एक आंबा जस अर्धा-अर्धा कीलो सेतो का मोठा.
हम्म, माहिती आहे मला.
एक आहे. हा, तो आंबा लावेल. जास्त मोठाले झाड नाही माझ्यावाले. पण, आं आंबे जास्त येतात त्याला.
हं, आहे माहिती आहे मला.
आणि
माझ्या मैत्रिणीच्या तिथं आहे. तसं.
हा.
असं खालीच आहे. झाड छोटच आहे. पण त्याला कलमी आंबाच खूप फळ लागतात. त्याला.
हा.
आज बघ ना, वेळ पण जात नाहीये जास्त. नाही, जांभूळ आता संपलंय ना.
हाय अजून. जांभळ पण, माझ्याकडे कलमीच आहेत.
आमचे इथे, हा त्यामुळे. बरोबर, बरं सुचवलंस. कलमी आंब्याच एक झाड आहे. एक रोप आणायला सांगते.
हो, फळ चांगले येतात त्याला.
कसं, मला ते पिकलेला आंबा आवडतच नाही. हा फळ येत आणि मग कच्चाच आंबा आवडतो मला खरं.
हा, आणि विशेष म्हणजे पिकेला आंबा खाऊ शकत नाही. जेवणासोबत. जेवणा सोबत पिकेला आंबाने खाल्ला जात.
नाही.
कच्चा आंबा असला तर खट्टा मिट्टा लागत. गोड आंबट दोन्ही पण.
आवाज कटतोय का?
थोडा थोडा कट होत होता.
अच्छा.
थोडा थोडा ते क्लायमेटमुळे काल आमच्या इथे पाऊस झालाय ना मोठा.
होऊ का.
आज क्लायमेट सगळं आभाळ आलंय.
आज इकडं पण, वातावरण बनेलय ढगाळ वातावरण येले. पण मग अजून काही शक्यता नाही. पाणी यायची. पण त्याच्या नंतरचा विषेय.
अच्छा.
ते इन्स्टाग्रामला पण पाहिलं. मी ते. ते त्याचं, काय त्याला म्हणतात, ऑनलाईन वर्क फ्रॉम होमचं होत.
हा.
एकीला मी काल अ तीचा नंबर सेव्ह केला मेसेज टाकले तिने ते
हा.
अ हेच पाठवल्यात की जे काय म्हणजे करायच्या त्यांनी म्हणजे पॅकेज ठेवल्यात असे पॅकेज अडीच हजार, पाच हजार ते सांगायचे मग डेली इन्कम म्हणतात.
इंस्टाग्राम वरती ते फेले येतातात काही काही फेले होऊन जातात.
नाही हिचं डीपी बीपी हे दिसतोय का तर व्हॉट्सअप नंबर पण दिलाय तिने आणि इनस्टाला पोस्ट खूप आहेत तिचे.
हो का. मला शेअर करा ना मग कोणते इथे
हो नंबर सेंड करते नंबर.
हम्म.
हा त्यातलं पहिलं हाय कणी ते अडीच हजाराच त्याला एक एक हजार चारशेच इन्कम आहे डेली.
हाव.
पाठवते. तसं माझ्याकडे पण नाहीयेत आता मार्केटिंग ते एक वर्क फ्रॉम होम सा ते भरले होते पण ते फॉर्म आहेत. तिथ एका वर्षाच्या टार्गेट मध्ये दहा हजार रुपये पाच हजार फॉर्म सोडवयाचे.
एका वर्षात दहा हजारचं टार्गेट आहे का?
प्रोजेक्टच टार्गेट आहे, एका वर्षात पाच हजार फॉर्म सॉल्व करा तुम्ही.
पाच हजार?
हम्. आता मला त फर्स्ट टाइम वीस मिनट लागत होते फॉम सोडायला नंतरन मग दहा मिनिटं आता मी आठ किंवा सात मिनिटात सोल्व करते आता हात बसला ना.
हा हा. चांगलं हाय. काहीतर चालू ठेवाचं
हॅलो.
मोबाईलचा बी उपयोग झाला पाहिजे.
हम्म. चालेल करते तुला परत फोन.
हो.
हा.